हॅलो.
बोल की येतोय येतोय.
काय कराय लागल्या.
काय म्हणलीस?
काय कराय लागलीस म्हटलं.
काही नाही बघ बसलोय आता चहा झाला नाश्ता झाला. आता बसलोय तुझ काय चाललय.
मी पण काय नाही आत्ता बसले मी पण माझा काही चहा वगैरे माझा काय चहा वगैरे नाही झाला आताच म्हणजे फक्त बसले उठून मग ते तुला माहिती की आहे.
हा तू हेल्थ कॉन्शियस आहेस.
हा ते आहे आणि अ मग सकाळी फक्त दूध वगैरे घेतलंय मग त्याच्यानंतर ते हे बघत होते तुम्ही? तुला एकदा बोललेलं कि ते पद्मनाथ स्वामी मंदिराच ते आपलं. केरळ मधल ते बघत बसलेल स्टोरी खूप दिवस झाले बघितले नाही काय नाही मग ते आत्ता बघितली. आता रिसेंट तर ते सोनम वागचुकचं काय काय आपल्या त्या निट पेपरच्या लीकसाठी. वगैरे सगळं.
हा तू मी तुला विचारणार होते. का त्याबद्दल मी तुझ्या सोबत बोलणार होते मी स्टेटस पण टाकलेल. बघ की कसलं सरकार आहे ग आपलं
बघ कि आज किती विद्यार्थ्यांचं नुकसान व्हा लागलंय आणि
सोनम वांगचुक सर हे सायंटिस्ट आहेत. आणि त्यांना कसं ट्रीट केलंय आणि कालच्या परवाच्या प्रोटेस्टमध्ये ना. हम्म म्हणजे असं लाठीचार लय झालंय मुलांवरती.
अगला. होय लहान मुलं लहान मुलं नाही म्हणजे आपल्या एवढीच अगदी म्हणजे सोळा वर्षापासून जे स्टुडंट म्हणजे जे. विद्यार्थी आहेत क नाही त्यामध्ये भाग घ्याला लागत मी बघायला लागलोय काय ते.
आणि बरोबर आहे आता सगळ्यांना कळाले. अठराशे सत्तावन्न ला उठाव झालेला ठिकठिकाणी. तर आता दोन हजार सव्वीस ला झालाय म्हणायला पाहिजे.
अ कधी झालेला.
अठराशे सत्तावन्न.
अठराशे सत्तर. सली झाली.
अ इंग्रजांच्या विरोधात उठाव झालता माहिित काय.
एवढं काय आठव हा बरोबर आहे बरोबर अठराशे सत्तावन्नचा उठव म्हणून आपल्याला इतिहास. मध्ये होत की ग ते. आणि मी पण काल घ सर बसलेलं त्यावेळी ते सोशल मीडियावर इन्. म्हणून नाही.
अगं मी पण कालपास नव्हतेोच बघालो दिवसभर काल मी ते बघितलय. अ काय म्हणल आपल्या इथं आमच्या इथं काल झाला बघ. काल जयसिंगपूरमध्येध्ये झाला.
अगं लाखो लोक स्टेटस वगैरे लावत आहेत पण तू बघितलीस जे आपले इन्फ्लुएन्सर आहे किंवा. क्रिकेटर आहेत आणि जे कोण म्हणजे सेलिब्रिटी वगैरे आहेत.
सरकारनं बोलून या मुद्द्यावर चर्चा करायला पाहिजे.
हा आणि बरोबर आहे ग ते आणि सरकारनं बोलायला पाहिजेच पण आवाज कोण उठवायला पाहिजे. जना आपण त्यां फन्स म्हणतोय आ आप काय बोलण तिथंपर्यंत डायरेक्टली पोहोचेल अस आहे का सां
पण एकत्र एक एकजुटीना पण एकत्र आलो होत. तर आपलं म्हणणं पण. आता बघितली नाहीस तर पोहोचवू शकतोय.
अगं होय पण बघ ना म्हणजे मी बघत होतो घरी लिसला वगैरे आता एक. एका एक मुलगी गेली होती वाटत आणि मग तिला विचारलं की तू नीटचा पेपर दिली आहेस. च मगती होती सोळा हो. मग ती काय बोलत क नीटचा पेपर देणारिथे घेऊन दंग कराय. का एखाद्या मुलगीवर अत्याचार वगैरे झाला. तर ती फक्त मुलगी बोलण्यापेक्षा बाकी. त मुली पण बू शकतात ना मग तुम्ही अस का. करा लागलायता असं ती सोशल मीडियावर बोलत होती. पण ते पोलिस होते ते त्यांना ते किती लाठीनं वगैरे म्हणजे त्यांच्याच्या हातात. काढलेत काय ग. अक्षरशः त्यांच्या डोक्यातून पायातून सगळीकडून रक्तेत होत.
आणि तुला माहित आहे. अ एक मला जास्तीत जास्त एक गोष्ट त्यातली काय आवडली की तिथल स ''--'' स विविध धर्मांचे एकत्र येऊन एकमेकांना अस सहकार म्हणजे ईन. आपला सगळा भारत एकत्र आलाय तिथं म्हणजे असं नाही की बाबा शिक. च आहेत किंवा मुस्लिम आहेत हिंदू आहेत बौद्ध आहेत. बाकी सगळे सगळे एकत्र येऊन एकमेकाला मदत करायलात. सगळ्यांची मदत घ्यालात का तर आपल्या फ्युचर साठी. मुलांच्या फ्युचर साठी आणि हा आपला खरा भारत आहे.
बरोबर आहे बघ तिथं गोष्ट कुठल्या पार्टीची किंवा कुठल्या धर्माची. किंवा कुठल्या कारणात म्हणजे असं काही नाहीय तिथ विषय कसला हाय.
लढत नाही कुठल्या जातीसाठी नाही फक्त एक स्टुडन्ट स ''--'' आपल्या मागण्यांसाठी लढा. त्या मागण्या का आहेत की बाबा पेपर जे. होत्यात फुटतात कितीतरी लक होतात अग आणि कितीतरी. पेपरचं रिझल्ट दोन दोन तीन तीन वर्षांना लागतात. म मला सांग विद्यार्थी फ्रस्ट्रेट होणारच की.
होणार की ग किती वर्ष अभ्यास करायला लागते माहिती काय. ही नीटचा पेपरचा स्टडी किती म्हणजे किती वर्ष लाखो मुल. करत असात आणि तो पेपर एके दिवशी लिख लिक होतो असा एका कुणाच्यातरी. तरी चुकीमुळे आणि त्याच सगळं जे काय.
अगं आ''--'' हा नीट चा पेपर कितीव्यांदा क झाला ती पोरं म्हणाल्या चौथ्यांदा हा नेट. चा पेपरक झाला आहे अनेक एक्झाम आहे त्याची. अ ती एवढं कुणाला त्या एक्झाम बद्दल माहत नाही पण दरवेेळेस तो पेपर फुटतो दरवेळेस. आता लाठी भरतीमध्ये पण किती घोटाळा झाला दोन हजार तेवीसच्या. किती पेपर फुटले परवा. टीईटीचा पेपर पण फुटला हा आणि मग ह्या अशा गोष्टी. गोष्टी होतात विद्यार्थ्यांच्या फ्युचर बरोबर हे.
बरोबर आहे हा मग तुम्ही लीक करताय. पेपर पैशना देतायचा विद्यार्थी पण काही पैशाने घेतात. आणि ते आपले भावी डॉक्टर होतात आणि त्याच्याकडे आपण तपासायला वगैरे जाणार. हे तुला योग्य वाटतंय का ग. म्हणजे एखाद्या गरीब कुटुंबामधील मुलगा.
आणि याची झळ येना नाही सर्वसामान्य लोकांना लागते बरोबर आहे. कारण जे जास्त आता हे ऍक्टर वगैरे आहेत किंवा जास्त ज्यांच्याकडे जास्त खूप. पैसा आहे त्यांनी काय हा मुलगा नाही झाला सीट खरेदी करू शकतात नाही.
हा बरोबर आहे आणि घ्या खरेदी करा आणि पेपर लीक. हा आणि झालं पण गरीब कुटुंबातील लोकांनी काय करायचं. आता तू बघतेस नीटचा पेपर मी दिलाय मला अनुभव आहे. अक्षरशः तुला माहिती आहे नोज तीन महिने अभ्या''--'' म्हणजे कानात नाकात सॉरी खडा घालताय बघतो सुद्धा काढून ठेवावा लागतोय. त्यात आपण काय कॉपी करणार आहे कानाात काय घालायचं नाही हातात. काय नाही इव्हन आपण जर ओढणीचा ड्रेस घालून गेला ना की त्यांनी त्यांना.
आहो
ते ओढणी सुद्धा आपल्याला अलाउड करत नाहीत.
होय अगं काय किती स्ट्रिक ठेवात म ह्याचा पेपर एवढा फुटतय का आता एवढं इथं प्रोटेस्टला माराल्यात तेच जर ते कोण पेपर फोडतय त्यांच्यावर कारवाई केली असती तर ही वेळ आली नसती.
त्याचसाठीच तर ते सोनम वनचुकं आहेत ना ते उपोषणासाठी बसले होते अक्षरशा त्या एक एकोणीस दिवस जेवले नाहीत त्यांच सात ते आठ किलो वजन कमी झालंय तरी देखील सरकार येत ची दाद घेत नाही आणि ते आपल्यासाठी लढत आहेत तिथं आणि आप आपण त्यांना थोडस तरी इथून तरी किती होईल तेवढे सहकार्य करावं म असे लाखो वि विद्यार्थी तिथे सहकार्य करण्यासाठी गेले होते तर त्यांच्यावर पोलिसांनी लाठी मार केला हे कितपत योग्य आहे बघ किती म्हणजे अ सरकार अ आपण किती अ आपले जे अ सेलिब्रिटी वगैरे असतील त्यांना आपण हेल्प करतोय पण त्यांनी स्टोरी देखील त्यांची टाकलेली नाहीये की तुम्ही वि विद्यार्थ्यांना मदत करा. जर त्यांनी
वांगचुक सरांच्या वर थ्री इडियट्स पिक्चर काढला. किती क किती करोड रुपये मिळवल्यात की ग आणि त्यांना प्रोटेस्ट मध्ये अ पाठिंबा द्यायला किती लोक होते बघितलीस.
हा म जे ते थ्री इडियट्स वाले होते ना मेन जे सेलिब्रिटी कोण होते ते त्यांनी येऊन जे अभिनेते होते त्यांनी जरी
ठराविकच अभिनेते आलेले आणि ठराविकच लोक आलेली. आता काल त्या सोन सोनिया गांधी किंवा त्या राहुल गांधींनी मोदी सरकारच्या घरात अशी आंदोलन केलं त्यांना उचलून नेल मला सरकारची एक बेकार गोष्ट काय वाट माहिती ये काय अरे किती दिवस झाले इंग्रजांनी अ गांधी ज्या वेळेस गांधीजी बसले होते ना उपोषणला त्यावेळस चार दिवसात त्यांची बोलणी बंद बोलणी केलेली आणि चार दिवसात इंग्रज पर के असून त्यांनी बोलल तर आणि ते इत किती दिवस झाले जवळजवळ महिना होत आला तरीही मोदी काहीच बोल ना
हा वीस दिवस काय कमी हाय का ग तेच बरोबर हाय मला हे पटलं तुझं.
सर आले सायंटिस्ट आहेत आणि तुला माहितीये इस्रोच्या कितीतर सायंटिस्ट नी रिझाईन केलयं.
आणि एक तर भारतात आपल्या सायंटिस्ट नाहीयेत.
तो सोनम वांगचूक ची पण मी एक स्टोरी बघत होतो त्यांना ना एकदा लहानपणी शाळेतून काढलं होतं अग
हा बघितलं अगं थ्री इडियट्स पिक्चर बघितलंस का नायं तो स त्या सरांच्यावर अव हे हाय पूर्ण
हा बरोबर आहे.
त्या थ्री थ्रीइडियट मध्ये जे पात्र हाय की ना ते ह्याच वाांगचूकच ते आमिर खान न साकारलंय ते त्यांच्यावर हाय.
हा ते फुमचुक वांगडू हे पात्र म्हणजे होतते त्याच्याप
त्यांनी तुला माहितय देशातल्या आणि त्यांना पहिला पहिला काय केलं देशद्रोही हाईत म्हणून हे केलं. की जाहीर केलीत की सोनम वांगच्छुक द्रेश द्रोही देश द्रोही आहे. पण
हा, हा,
त्यांनी काय केलं माहिते, आर्मी साठी एक सोलर असं काहीतरी घरके काल मी बघितलेलं रीलस आग. ते बनवलं त काय तसलं आणि त्यानी काय म्हणलत माहिती, यातला एक रुपये सुद्धा आम्ही सरकारकडं घेतलेला नाहीे हे सगळं माझ्या पैशातून आहे. आणि आपल्यासाठी हे जवान इथ एवढं हे करतात आणि त्यांच्यासाठी मी हे माझ्याकडडं त्यांना भेट, मग तो माणूस कसा देशद्रोही असेल?
हा आणि त्यांना काय लोकांनी प्रश्न विचारला की तुम्ही इतके दिवस म्हणजे उपाशी राहून काय साध्य करणार आहात? तुमच काय मागणी आहेत, मग त्यांनी काय म्हटलं हा जो पेपर त्याच्यामुळे लिक होते ना की त्यांनी अ माघार घ्यावी म्हणजे इस्तिफा काय असते ते.
आग शिक्षण मंत्र्याचा रिझाईन मागायला आता. शिक्षण मंत्री धर्मेंद्र ते धर्मेंद्र पवार आहे बघ. त्या राज्याच्या शिक्षण मंत्यां म्हणाला रिझाईन द्या आणि खरंच बाई नाही येत सरकार व्यवस्थित. अगं काय झालं बघ की, गॅस् मोफत वाटले हे नाही आपल्याला गॅस मोफत वाटले आणि हजार रुपये गॅस केला.
हा बरोबर नंतर वाढवले बसच तिकीट
ते सिम बसवल्यात त्यांना लाईट बिल जास्त येणार.
हा तुला ते स्मार्ट मीटर बद्दल पण मी नंतर सांगेन काय. त्याबद्दल पण खूप काही आहे ग बोलण्यासारखं, स्मार्ट मीटर बद्दल मी तुला नक्कीच सांगेन. आता फक्त विषय आपला हा होता की सोनम वामचूक बद्दल आणि बोलण्यासाठी खूप काय काय आहे सोडत
खूप आहे आणि खरंच प्रत्येक नागरिकना प्रत्येक विद्यार्थ्यांना आता खरंच जागरूक होण्याची वेळ आहे. कि बाबा आता आपल्याबरोबर ही म्हणजे असं घडतंय किती तरी किती वर्ष झालं दोन हजार चौदा पासून बघतोय किती वर्ष झालं काय झालं आपलं बरोबर?
हा तेच तर तेच बोलण्यासारखं साठी खूप काय काय आहे.
वडाला इंडिया बघितलीस?
हम्म, आझादी -आझादी भारत, गुलामी भारत, असं भरपूर
आग गुलामी भारत त्यांनी आजादी भारतचा आणि एक मात्र गोष्ट चांगलाय की बाबा आता - डिजिटल इंडिया असल्यामुळ प्रत्येक गोष्ट आपल्याला लगे कळत्या त्यामुळ तर म्हणजे माणसांना आता लगे लगे तर कळालंय तर बाबा हे ह्यासाठी हाय.
तेच की, बो बोलू या की आपण आणि एकदा बद - बद्दल, आता हा ओके ठेवू काय? होय होय चालते बाय.
ते